हॅलो.
हो येते का आवाज
होथ लोकरुचलेच नाही गेला
हा तेच तर म्हटलं नाही तर एखाद्या वेळेस कस
पण असं वाटते कटतेस ना मग अ तो काय भातच कट्टे उचलल्याच नाही गेला
हा.
अन एकट स् वाट्या आपण असं बोलतो तर कोणाली अपेक्षा राहते की नाही. तस आपला जीव धकधक करते.
नाही बरोबर आहे ना. तेही बरोबर आहे म्हणा नाही तर हो ना आता कसं मग नाही कसं.
हॅलो.
हम्म हम्म
ह ऐकून येतय हा येतय पण कटत आहे
ह हा हा तेच नाही आहे ग पावसामुळे नेटवर्क नाही के नाही
हा ते कसं होते आता मी तुमच्यास बोलली आता जर हा कटला असतात तर मग आणखी समज झालं असतं पण तू उचललेस
नाही नाही नाही हो मी मी समजू शकलीस ती ना मी परत लावला असता एकदा
हो ना पण मग तू दाखवला असता ना हा हा पाय मग या कांचनचं तसच झालं तिन केला वई दोन कॉल उचलले एका मी समज दो दन तीन तीन कॉल झाले उचलल्याच नाही गेलाग म्हट बच ह ल्या गेग त अस तु कस ले उच ग तच ग ल टचनेऊन राहिलं
हो हो ते कसंय माहित का आता ते सारख अस एवढं चालू आहे की पूर्ण बाहे मी म्हणतो घरात भांडेर राहिले राहू दे मग नंतर धू पण त्याच्यावरच आहेत बाया सगळ्या ह हो हो मी हे म्हणत होते आज म्हणजे दुपारच्या टायमात म्हणत होते म्हण क का आज काय झालं म्हणे आज म्हटलय तुला की क्लासला चालतात का आ दोन तीन क्लास बाकी समजा तर ती म्हण की का ओ आज तुम्ही क्लासच नावही नाही काढलंला म्हटलं काही नाही काढलं मी नाव म हा मला माहित ना तू आज मोबाईल मध्ये गुतलेली असत आज गेल म्हण कुकडे नाहीत मी वावरात गेलो तुम्हाला फोन लावते काओ कधी यता घरी काओ कधी येता म्हणे घरी चालता की नाही क्लासला मग क्लास जाऊ राहिला ना चालाय ना आज तर म्हणे म्हटलंय नाही तुनं म्हटलं नाही आज म दुसरं चालू आहे म्हटलं त्या त्याचे पैसे येतात मले
त्याच्यात हे फ्री होऊन जाते त्याच्यात हे फ्री होऊन जाते ना जस या पैसे हा तीस कॉल आहेत वाटत
हो तीस आहेत
म्हणजे हे आमच्या समोरच्या निमाई आहेत की नाही तर त्याची सत्तावीस कॉल झाले, तर त्या सांगत तीस कॉल आहे.
बापरे! सत्तावीस झाले का त्यांचे?
तेचे सत्तावीस झाल्यात. मी तेले कॉल! काय माहित बई दहा- दहा मिनटही म्हटलत ते विचार कराय ना किती,
नाहीत ते दहा मिनिट कंप्लीट झाले तरच म आहे म्हणत पेमेंट याचं नाही तर पेमेंट नाही मग
हा ओके
पण यावेेळेस नाही होणार एवढं बहुतेक मी कारण की हे आमची ज्योती आहे की नाही ते अ प ेती नाही का तिला कॉल केले मी तर तिच्या वेळेस तिच मोबाईलचं नेटवर्क कमी होतं की नाही तर माय म्हणजे चार पाच कॉल तसेच गेले
हाव काय ज्योती कोण व ते वैभवीचे आई काय
नाही नाही नाही हे ज्योती त ते तेच नाव आहे ज्योती हे आमचं हे नाही तो ह
आवाज नाही येते
ते फोन आला होता मग फोन कट केला, मी फोन आवाजही नाही आला. आवाज क्लियर तरी दहा मिनिट चालू ठेवला तरी चालते फोन कारण की तो दुसरा फोन कट करायच्या वेळेस मग कट केला की थोडा वेळ आवाज. अं होतेस समजा ब्रेक होतेस तेवढ्या
तुमचे किती कॉल झाले मग आता
हम मी मला आता काय वीस अठरा झाले होते वाटते म अशी आता एकोणीस वीस झाली पण मग त्यातले जवळपास मग त्यातले खालीच आहेत ना दहा फक्त दहाच पकडा का मग दहा कॉलच झाले समजा तुमचे तुम्ही एक लक्षात ठेवा तुम जर दहा कॉलही कम्प्लीट झाले तुम्हाला हजार रुपये भेटतात
हो ना मग याच पेमेंट किती आहे न हा
त्याचं मी सांगतो म तुमला पूर्ण पूर्ण आपल्यावर आहे समजा जर आपण ऑनलाई काम करू समजा वर्क फ्रॉम होम करू राहिलो तर आपण जसं काम कर मं तस पेमेंट आहे याचही तसंच आहे तुम्ही समजा आता कॉल पूर्ण केले तर तुम्हाला तीन हजार रुपये पेमेंट येईल त्याचा
हो काय
हा म्हणजे ऐकणार आले समजा तुम्ही आता वायर की तुम्ही बी नाही बरा समजा मी तुम्हाला कॉल केला ना तर बाहेरच तुम्ही बी यो त मा दहा मिनट कॉल ऐकून घेऊ आले तर तुम्हाले बी त्याचे समजा शंभर
ऐंशी रुपये हा ऐंशी रुपये मला आहेत शंभर रुपये तुम्हाला आहेत
असं आहे ते आणि आ तुम्ही पहिले तुम्हीला कॉल केला की नाही तुमला शंभर रुपय समजा मला ऐंशी रुये आता मी परत तुम्हाला कॉल केला क नाही तर मला शंभर तुम्हाला ऐंशी अस आहे ते हम्म कस आहे माहित आहे का याच्या याच्या पुढेही ते चालू ठेव माह का आपल्या मोजके चार पाच जणी अस की पाच जणी अस सहा पाच नाही तर सहा असले तेच पाच पाच वेळेस कॉल केले की झाला पण ओळखीच्या बा ओळखीच्या आपल्या गावातल्या म्हणजे आपल्या संपर्कातला राहते माणूस
होना तेच ना मग त्याच्यामुळेच मग आई तेच ना आणि आता आपलं कसं माहिती आहे की नाही सगळं ताई म्हणत ना जस तिथकर म्हणत त्या तैले त्या ददा जे सांगतो मी जस म म्हटलं त्यांच म्हटलं आलता म्हणजे असं मेसेज आलत मी केला म्हटलं पण त्यांचा की नाही व्यस्तच दाखवला म्हटलं म्हटलं वर गेल्यावर पाहितो मंग हा करून पाहितो जसं आता बोला हा
दानापूर चालू होता तेव्हा मला त्या दानापूरच्या लेडीजचा सांगतो मग तुम्हाला तिनं असं केलं मग म्हणे की बरं म्हणे ठीक आहे म्हणे आता म दहा मिनिट झाले म्हणे म्हटलं होतय म्हटलं तच का काय नाव होतडंग ते अडणवते ह होत ते काय होतं हा हा असं
मग त्यांचेच तो कॉल सुरू आहेत सध्या मला आम दोघींच एक एक बोलण झालं हा अन् आता त्यांच्याच कॉल्स व मी तुम्हाला विषय नाही सांगितला त्यांचाच कॉल्स
त्याच वाटत मंग त्या
ह पुन्हा मागे मग त्यांनी
हम नाही रिसिव केलाच नाही मग मी दहा मिनिट दिले की नाही ते येले खरं सांगा तुम्ही आता मग तने मला द्यायला पाहिजे होते की दहा मिनिट कारण मला एक कॉल पूर्ण झाला असता मग तेवढं
अ कोणीच रिकामा नाहीये बरं कोणीच नाही ह प्रत्येकाला आपापले काम
हा पण घरात तु सांगाे लेडीज असं कि तिला तर एवढं सगळं म्हणजे पूर्ण काम झाल्या शिवाय काहीच करतय नाही पण मी आता सगळं म्हणजे दोन दिवस झाले मी ब्लाऊज शिवण बंद करेलाय म्हंटलं नाही हे बसल्या बसल्या पहिले
हा अ कसं हे थोडसं हेर आहे त्यांना ब्लाऊजही म्हटलं किती किचकट आहे
हो आता ते आहेच ना पण ब्लाऊज ब्लाऊज चालूच आहे समजा शिवनेवाला तशी आहे
हा ना तुम्ही ब्लाउज एक वेळा मी तुमच्या मुलीले काय म्हटल होत अ तिनं सांगितलं काय आखरे आखरे काकू बोलत म्हणजे आखरे काकू न विचार
काकू त्या काकू आहेत म्हणे तुमच्या पोराचं नाव सांगलं होत वाटतं काही बहुतेक तर म्हणे त्या काकू आहेत म्हणे
हा तर मग मी तिला काय म्हटल होत की जस पिकू करायची किती आहेत माझ्या पिकोच्याच होत्या साड्या मी फॉल लावतो माझ्या हातानी समज घरी हा तर मग मी तिला काय म्हटलं होतं की पिकोचे विचारता ते पिको फॉल पूर्ण विचारून आली तर मग तिनं मला पन्नास रुपये सांगितलं मग मी तिला काय म्हटल होत हा नाही ना पैसे पूर्ण करा म्हणजे मला पूर्ण करायचं नव्हतं मला फक्त पिकोच करायची होती हा तर मग म्हटल तुझ्या मम्मीला फक्त पिकोचे विचार मग ती परत आलीच नाही मम्मीदा म्हटलं गोपी बा ह्यायच ब्लाऊज टाकू ते ते गोपीबाई ब्लाऊज न मग मी म्हटलं तुझ्या मम्मीला विचारजू ब शिलाई तर शिलाई काय आहे तुमची
मी आता घडीवर दोन ब्लाउज शून दिले की नाही गोपीबायाचे एक त्या चितोड्याच्या घरी शवून दिला म्हणून काय तचं नाव वगडं ते त्याचे बायकोचा शिवून गेला आणि अजून कोणाच शिवून गेलं तर तेी ते अस्तरच ब्लाज हो त्याच पण गोी बा्या हो्या आणि तर मी अडीचशे रुपये घेतले त्याच्या दोनशीला प सात हजार असल तुमच सात हजार असल किं तु्हाला फक्तहणे अस साधा शिवणय असं कटोरीच ब्लाज शिवय समजा साधं अनगोपी बाहा शिवण आहे तर मग त्याचे समजा दीडशे रुपये घेत तु म्ही
हा का आणि जर प्रिन्सेस
हा प्रिन्स कट असेल तर दोनशे रुपय. दोनशे रुपये फ चे बरा म्हणजे बाह्या लागल्या तर मग पन्ना रुपयेहायची गोपीहाय वेळे
हा मग या कटोरीच्या ब्लाऊज मध्ये गोपी बाह्या होईत कटोरी समज साध ब्लज अस दीडशे,
हा हा आणि मग का आपल्याला आता समजा गोबी बाहा शिवसान तुम्ही अस्तरच कटोरीच तर त्या थोडं काही घडाबिड टाका लाग क्लेस लावा लागते डोर लावा लागते ना!
तर मम्मी म्हटलं जस असं गोलगडा टाकल्या हा काय नाही माझं कसंबंद आहे जसं माझं असं म्हणणं होतं की गोपीबाह्या फक्त गोपीबाह्या अन पूर्ण सिम्पल शिवायच प्रिन्सेस तर त्याच त्याचा रेट काय आहे. हो
त्याच मग मी तुम्हाला सांगतो जर कटोरी समजा कटोरीच ब्लाऊज असलं साधं समजा त्याला गडाबिडा काहीच नाही, पण गोपी बाहे्या असल्या तर समजा मी अडीचशे रुपये घेतो. समजा अडीचशे तर तुम्ही दोनशे दे जा असं काही म्हणं नाही आणि जर प्रिन्सकोट म्हटलं तुम्ही, त प्रिन्स कट जरा अवघड ये समजा तर प्रिन्स कट ची मी फक्त प्रिन्स साध्या प्रिनंसकटच दोनशे घेतो कारण तुमच्या घराच्या बाजूलाच ते हे नाही का? हा आपला. ते काय त्याचं नाव ते ठेंगविशी नाही का ते आता लग्न झालं ते, कायकड
आता लग्न झालं.
योगेश योगेश मसाय, हसायचं ना र हा ते त तिचे दोन ब्लाज, शिवून दिले मी तर दोन ब्लाउज शिवून दिले प्रिन्स कटचे चारशेच रुपये घेतले, म्हणजे गडा बिडाकून दि एक बरी म्हणज सादा सिम्प असते मग जास्त फॅशनेबल नाही. म्हणून मग दोनशे रुपये घेतले.
हाे तर मग मी काय म्हणूनेल की म मी माझं ब्लाउज शिव पण मला अस फन्सी य ना मला गळा वगैरे टाता येते पण हे गोपी बाहेर त्याला कापड खूप लागते ना आणि तेवढा कापड अवलेबल नस साडीच्या यांच्यात समज आण ते आण ते कस तुमची प्रॅक्टिस झालेली आहे की नाही आता माझी काही एवढी प्रॅक्टिस नाही समज आधी होती लग्नाच्या आधी तर माझे जवळ मशीन आहे मी माझं सर्वच करते पण म म्हटलं आता एखाद्या वे शिवून पावडतात नवीन नवीन बाहेर
हो नाही नाही बरोबर आहे आता हे समजा समजा आपल्या सारखे तर झाल्याची इच्छाच होते आता पहा बर हे समजा महादेव दादाची बायको आहे का नाही वर गडीवररच्या काही नाही का ते नाही शिवलं त छकुली त्यांनी शिवल पण येवढं परफेक्ट बसला म्हणजे
हा आता आमच्या आईनच टाकले तर छान बसले ना आमच्या आईन टाकली तर छान बसली.
हो सासूबाईचे चांगले बसले ना हो ते आलत्या ना तुम्ही टाकून फायज नाही एखाद्या वेळेस प पन्नास रुपयाची काही वत मागे पुढे होतच रातात का विषय नाही त्याुं पाठून मी शवून फक्त मापाला व्यवस्थित पाठून दिलं की झालं फक्त
हा अ नांगावरचं माप घेता येते का मग? हॅलो अंगावरचं माप घेता येते का म्हटलं
नाही अंगावरच नाही घेता येत. म्हणजे मी घेतलंच नाही. कोणाच, तुम्हाला जे परफेक्ट बसत असेल की नाही त्या थोडस तुम्हाला फिटही होत असेल, ढील होत असेल तर ते मी ऍडजस्ट करू फक्त कटोरी पण समोरचागळा व्यवस्थित बसला की झालं बसेल बसत समजा बसत आशेन तर
माझं कसं आहे त मी स्वतः शिवतो की नाही कधी ते कधी लहान होते. कधी समोरच गडा मोठाात आता नेहमीचे प्रॅक्टिस नसते ना आपण काय डेली थोडी साड्या घेऊन राहिलो हह म्हणून मग वाात सांग
तुम्ही एकदा द्या तिच्या जोळ पाठवून एकदा एकदा पाठवून द्या तुम्ही मी व्यवस्थित शिवून देत तुम्हाला मग तुम् समजा एकही ब्लाउज मीुमच व्यवस्थित बसल तुम् त्याच माला त शिवू शकता. स्वतः घरी, बरोबर आहे की नाही.
याच्या आधी एक टाकलेलं होतं तर त्यांनी प्रिन्स कट चे दीडशेच रुपये घेतले. हो गोपी बाहायचे पण त्या तेव्हा समज बारा महिने दीड वर्ष जास्त झाले ती साडी मी बरी घालायला कली म्हटलं आता एक मिनिट एकसात नवीन आणली म्हटलं थोडीशी चुनर टईप त्याच टाकून पाहा म्हटलं या तहिलेचारावट आईचे चांगले शिवले तर म्हणून मग म्हटलं
चालते ना मग पन्नास रुपयाचा का विषय काही जाऊ्या मगी दिन ना शव तुम्हा तम्ही गुंजन जोड पाठून द्याय फक्त सांगू नका कोणाला ते कमी घेतले म्हण कारण